हॅलो काय नाही बघा बसलोय
हा स्वयंपाक आवरला.
होय आवडला बघा
हा हा हा ांगते काय म्हणतायनी
काय नाही
हम् हम् चालेल ते नाही आता कुठेतरी फिरायला जावे का असं विचारायसाठी कॉल केलता मी
हम्म
हम् म्हणजे आता पावसाळा वगैरे तर तर चालू होईल नाही हा. आता म्हणजे असं कोणत तर हा तेच कि असं धबधबा वगैरे आता पावसाळ्यातन बघायला चांगला असत का आपल्याला ते बघायला मिळणारच नाहीये हम् हम्म हा तेच की बघूया आता एक आता जर आणिंदर पाऊस पडू दे म्हणजे धबधबा पण म्हणजे असं जोरात जर पाऊस पाणी पण होते आता आज जरा पडलेला आहे आता अजून एक चार दिवस चार दिवस वाट बघू कसं पडत बघायचं आणि मग जायचं
होय चालते की मग पावसात पण ट्रीप भारी वाटते
हा तेच के
आ काय मध्ये आला पाऊस आणि गायबच झाला
हा तेच की आहे त्यावेळेस जायचं प्लॅन करूया म्हणणार होते मी करताय तोपर्यंत लगेच पाऊस गेईला आपण एकदमच जोरात आला म्हणजे एकदमच असं महापूर आल्यासारखं झालं
होय आठ दिवस मध्ये होता की पाऊस केवढा आताच कुठे गेला आठ दिवस झाला परत
हं आठ दिवसच लागला आठ दिवसानंतर आता वाटलं की आता धुऊन जातेय सगळं आणि त्यानंतर स गा एकदमच पूर्ण गायबच हम्म आणि. पुन्हा आठ दिवस काय नाही आता आज जरा पडलंय बघूया अजून एक चार दिवस वाट बघायची कसं पडते मग त्यानुसार अं हा आज काल आज जरा लागला होता मग आ ता उद्यापासून म्हणजे बघूया आता उद्यापासून असं म्हणाला लागले की वीस तारखेपासून म्हणजे पडेल जरा म्हातार पाऊस वगैरे असते किथ त्यानंतर चालू होईल म्हणायला लागलेत बघूया काय हो त्यानंतर मग कुठ प्लन करूया हम्म् पण धबधब्याचंच बघायचं एक दोन तीन धबधब अस जवळपास असणार बघायचं
हम्म चालतंय की आपल्या कोल्हापूरच इथं पण कुठ तर राहायच वाटतं जवळ
हा तेच की बघायचं कुठं तर मग राऊतवाडी बरकी बिरकी असं काय काही त्रासते की सावत कडा असं काहीतरी काहीत आहे क आपण बघूया सगळेजण मिळून ठरवायचं जास्त पॉईंट म्हणजे एका रूटला असं होईल असं बघायचं हम्म एका दिवसात एक दोन तीन जरी बघितलं तरी पण चालते
हम्म मग वनडे करायचं काय कसं.
ह. घायचं एक वनडे पण नको एक दोन दिवसाचं बघायचं वनडे न कसं आपण एकाच ठिकाणी गेलो की. तिथून हालणार नाही काय नाही हा इथे छान आहे. मग तिथे एकदा आपण गेल की बाहेर पण यायला बघत नाही माहे ना. हा गेलं म्हणलं क. प फोटो चालू होते मग आ. उत्तरला म्हटलं की मग पुन्हा काय मग विचारायचंच नाही मग तिथे काय एन्जॉय झाल्याशिवायर काय आपण बाहेर येणारच नाही. .
मगयता.
हम्म तेच ग कारण एवढं लांबणं जायचं म्हटल्यानंतर ना मग ते होणार नाही तसं. बर एका दिवसात म्हटलं तर मग जवळच्या जवळ कुठतरी एकाच धबधब्याला जाऊन म्हणजे. कसं आपलं जाणं होणार लांब असलं तर एक दोन तीन तास तर लागणार. दोन तीन तासाच आपल्यापासून तर लांब आहेस म्हणजे तीन. तीन साडेतीन तास धर. जायला तेवढं मग तिथे एन्जॉय केवढं करणार पुन्हा येणार किती. त्यापेक्षा एक दोन दिवसाचं बघायचं. रिसॉर्ट ला वगरे राहायचं . बघच चांगलं पॉईंट कोणत आहेत बघून मग आपण सगळेजण ठरवूया. हम्म. त्यानुसार मग एक काहीत चॉईस करायच एक दोन. सगळ्यांना म्हणजे असं कॉल करून सांगायला पाहिजे की. हा बाबा नाही आपण असं जाऊया काय कुणाला म्हणजे स्ट्रेस आहे प्रत्येकांना हे माहित असणार आहे ना. हा आ प्रत्येका हा आ वेगळ नवसा. सांगणार मग सगळ्यांच्या एकमतानं मग काय होईल बघायचं. एक एक जण फिरून पण आलेले असत्याात तिथ मग ते नको म्हण. असणार नाहीतर एक एक जण त्यांना त पॉइंट आवडला असला तर मग जावया म्हणणार. हम्म जिथं चांगलं असेल तिथं मग जायचं.
चालतंय की मग.
हम्म.
कधी करायचं मग प्लॅन आता आता ते पण पावसावर डिपेंड आहे.
होय आता ते पण मी आता पहिला कॉल तुझा तुलाच लावलेला आहे.
हो.
हम्म बघायचं मग आता आता तू. पण लावू कुणाल तर म्हणजे मी पण लावते असं एक दोघी चौघींना आपला पण लावून बघूया. सगळ्यांचं मत काय होत बघायचं आणि आपण मग सगळे जण जायचं. अस ठरवून एकत्र एकाच वेळेस होय चालत. हम् तेतन गाडी न ठरवायला पाहिजे पहि सगळेजण काय म्हणते. त्यात बघायचं कधी निघायचं कायय कुठं जायचं हम्म. त्यानंतर मग गाडी ठरवायला पाहिजे याल.
होय ते पण बघायला पाहिजे ते.
जस म . किलोमीटर वर ठरवते काय कसं ठरवते बघायचं आणि मग जायचं. . खर सगळ्यांना तर वेळ मिळायला पाहिजे नाही तर कारण एक एक जण सांगणार आहेत मग कारण.
होय ते पण असतयस ते फिरायला देतं म्हणलं की सगळ्यांच एक एक काहीतरी येतयस नवीन नवीन. एक तयार होत तर एक तयार होत नाही.
हम् तस कि एक एक जण म्हणजे कस मुलांची कारणं सांगणार एक एक जण म्हणणार हो दे मुलांना सु. टी पडुदे तेवढंच फिरायला मिळतय. जाऊया शक्यतो मग नाही तरर मग शनिवार रविवारच बघायचं. मुलांना पण सुट्टी असते जरा शनिवारी हा बर एक दिवस शाळा चुकली तर चालते सकाळी लवकर जायचं शनिवार रविवार तेच
मोठे पोर असल्या तर काय विषय नाही बारकीे असल्यावरच जर असं अवघड होते य
हा हा तेच एकदम छोटी असल्यावर मग काय आपल्याला पाठवणारच नाहीत आपली काय अस शाळेला जाण्यासारख ते आहेत म्हटल्यानंतर पाठवतात छोटी असल्यामुळे करणार म्हणजे कशाला काय वगैरे असं होणार सगळं हम् खर आता आपणच तयार व्हायला म्हटल्यानंतर आपल्या घरातली पण होणारच की बाबा आता ह्यांची इच्छा आहे जाव्या जावा म्हणणारच आणि तस काय नाही हा हा तेच की त्यामुळ अजून एक आपण दोघी तिघींना विचारूया,, म्हणजे एक आठ नऊ झाल्यानंतर आपणऽ पाहिजेच,, मग आपला तेवडं ग्रुप आहे म्हटल्यानंतर होतील तयारऽ
होय चालऽ
हम्म, त्यातलं पण कुणाचं काय नियोजन असतय काय,, त्याच्या अगोदर म्हणजे आपण सगळेजण ठरवूया मिळूनऽ कोण कस कसं कधी? हा,,, हा, तेच की कधी म्हणते म्हणजे गाडी तर भरायला पाहिजे,, करणा दोनऽ चार शिटा म्हटल्यानंतर तेवढ्यासाठी कोणी इतकल्या लांब मऽ घिउन जाणार नाही मग भाडं आपणालाच परवडणार नाही ते,, हम्म,, नऊजण असलं की जरा कसं होतय, बरं पडतय.
हम्म,, जास्त जन आसलीत की नाही म्हणजे आपल्याला खर्चा पण कमीेऽ राहिला तर मग काय खायचा, पायचा तेवढाच.
हा तेच की,, आपण राहिलं तर काय मग आपलं खाणं पिणं तेऽ तेवढंच,, आणि आपण आणि वाळळ आणि काहीतरी घ्यायचंच बसमधे वगैरे भुका लागल्या,, काय लागलं,, असं वाळ काय नाही काहीतरी घेऊन जायचं.
हम्म,, चालतय की.
नाहीतर मग काहीतरी एक सकाळी लवकर उठून मग काहीतरी एका टाइमिंग चं जेवण जरी करून घेतलं तर कुडतरी एका ठिकाऽ ठिकणी बसून जेवायचं,, दुपारचं,, अ त्यानंतर मगऽ ते धबधब्यात जायचं,, मग संध्याकाळी कुठतरी जेवायचं,, असं कायतरी करायला पाहिजे. हो,, चालतय की. बरंच काय काय,, म करायला लागलऽ हा, हा, तेच की, बघ तू पण एक दोघी तिघींना कॉल करून बघ. त्या काय, काय म्हटतात बघ? नाहीतर तुमची मम्मी वगैरे ये,, नाहीतर आणि कोणतर येत असतील तर बघ. म्हणजे ग्रुप, ग्रुप मधल्या धरून आणि दुसऱ्यानी कोण जरी असल्याऽ म्हणजे आपल्यात मिसळून येणार असल्या तर बघ,,, येत असतील तर चालतील ते ह, म्हणजे जेवढ जास्त संख्या होईल तेवढ खर्चा पण कमी होईल,, आणि जास्त व्यक्ती असल तर जरा एन्ॉय करायला पण जरा भारी वाडतऽ ते नाही,, नाही तरर कसं एक दोघी तिघी चौघी गेलंऽ ह चलाबाईऽ लेट झालंय, हे झालंय, ते झालंय,,, आणि दोघी चोघी इतक्या लांब जायचं म्हटल्यानंतर नाही होत तेऽ सोबत आणि कोणतरी मोठ्या व्यक्ती पाहिजे,, ड्रायव्हर सोबतऽ आपला कोणतर ओळखीचा जेंटस पायजेल,, कोण पण चालेल सोड,, खर आणि कोणाऽ तर सोबत घ्यायचं,, कोणाशी तर घरच्यांना म्हनवायचं,, आणि या म्हणायचंऽ
वय कोणाच तरी एक त्याच मिस्टर जरी आलं तरी चालतऽ
हा तेच की,, म्हणजे आपल्याला जरा बरं पडतय ते. कारन आता काय सांगता येत नाही,, आताच्या ह्याच्यामध्ये,, काय प्रॉब्लेम झाला काय झाला? हा तेचकी,, म्हणजे त्या ड्रायव्हर सोबत एक जेंट्स असलेला कधी पण बरं.
होय,, उगच म्हणजे आपण, आपल्या ह्याच्यात असतोय,, पुढ च्याचा विचार कायऽ चालु असतय आपल्याला नाही माहिती,, आपण आपल्या तंदरीत,,,
हम्म,, त्यामुळे बघायचं,, कुणाला तरऽ सांगायचं, बघा को कोण तयार म्हणजे कोणाला जर यायची इच्छा असली तर तुम्ही या म्हणायचं. बरं पडतय नाही ते सगळ्या ठिकाणी,, तुमचं तुम्ही नियोजन बघाबाबा ड्रायवरऽ आणि त्याचा कसं चहा, नाश्ता त्यां द्यायलाच लागतय मग,, त्यांच त्यांनी बघतील ते जें्स असणारे सोबत काय ते आप एकदम पैशी हेऽ करायचं आनी द्यायचं त्यांना होय,, बघू कसं काय काय होतय? काॅल लावून बघ,, नाही तर तुमचे पऽऽ पप्पा येत असतील, तर पप्पांना बघ नाही तर आमच्या घरचे कोण येत असतील तरऽऽ आमचं कसं कामामुळे जमतच नाही सोड त्यांना.
होय
हम्म त्यामुळे मग आता ज ज्यांना जर फ्री वेळ असेल किंवा शनिवारीवर जर. वेळ मिळत असेल त्यांच्या घरच्यांना सांगायला पाहिजे ह जचे छोट. मुलं असतील ती छोटी मुलं पण घेतील ती काय. थांबणारच नाही सोड कारण शनिार रविवार हा म्हटल्यानंतर पहिला येणार हो ते.
होय त्यांना आधीच फिरायला पाहिजे.
होय बघायचं कस काय काय होते.
आध म्हण की कोून ठेवल्यासारं वाट कधी एक बाहेर.
होय होय. आता आपल्याला अगोदर वाटत होते की बाबा शाळा लवकर संपावी आता एकदा कधी आपण मो होईल आणि कधी एकदा शाळा संपल आणि आता शाळा संपल्यात रातता वाटते की बाबा अगोदरचे दिवस होते ते बरे होते. ते शाळा वगैरे.
काय तर.
हम् आता सगळं अंगावरती पडलेलं असते जबाबदारी आहे सगळं. हम्म त्यामुळेगद दिवस काय करायच. हा नाहीयेत अगोदरची परिस्थिती वेगळी आणि आताची परिस्थिती वेगळीच.
हम् आता बारक्या बारक्या पोरांना जाताला बघून भारीे वाटत
होय होय आणि अगोदरचं जरा शिक्षण वगैरे वेगळंच आता काय नाही.
आता काय आता नाही आता सगळं कोडूनच. ठेवल्यासारखं आहे पोरांना बाहेर नाही.
हम् आणि आता कस सकाळी मुलं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं मुलांना. त्यास शाळा अभ्यास हेच आहे. दुसरं त्यानीच. आपल्या अगोदरच्या काळामध्ये कसं बाबा हा शाळेला गेलेय दहा ते पाच गेले. वर्ग शाळा शिकले परत आलंय अभ्यास केलेय झालं. आता कसं सकाळी आठ आठ हा कॉम्पिटिशन वाढले त्यामुळे सकाळी आठ काय आणि सात काय सात वाजल्यापासन. वर्ग संध्याकाळी सात वाजेपर्यंत बाहेर.
मग काय तर.
हा तेच क. आताची परिस्थितीच अवघड आहे बघ जरा बघ ककण येते काय कॉलत.
क क क. प्लॅनिंग कररा.
हां हां चालेल.
यव कामा.
हा हा.